हा वीस बावीस झालेच ती भाऊजींचे आता...
आता किती झाले त्या भाऊजींचे हाव झाले असतील वीस वीस झाले असतील वीस.. झाली अस ह..
तेच म्हणलं आता झालेस तजवाय का राहात कालच मी टे... फोटो ठेवलेला होता त्या हर्षदीचं चाललं होत कोणा ल् नाही कोणाचं लग्न आहे मम्मी तू नाणी माशी म्हणते.. भैयाच लग्न हाय मग मण ते हा कोण येई माझा. मग माझा पण भाऊ इईनका म्हण मग तुझा पण भाऊन ना मोठ्या मम्मीचा मुलगा म्हटल्यावर- - मग मजा येईन म्हण त मम्मे हकि नाही तिथ तर रोशनी पण इनका? म्हटल काय माहीत बेटा रोशनीच नाही माहिती आपल्याला.
बोलली मी त्या दिवशी गेले फोन आलता तर म्हेटलंय जो लग्न आलय. हाव म्हणे म्हटलं हावचं बण न गो बाजू. दिवाळी नंतर काढू म्हटलं हा. ते ज म्हटलं हाव म्हणे आता पाऊ. बु तू पाहिजे पई ल लखण्या.
होका? कोण नाही हॉलमध्ये. नाही हॉलमध्ये फिरून आलो कोण नाही हॉलमध्ये. नाही मी कुठं नेऊ मग? कुठं नेऊ? नेतो. कुठं चालतो?
खिडकीत उबा कर खिडकी.
कुठं? कोण दिसल तुला ईथं? नाहीे हॉलमध्ये च इथं कोणीच नाहीये तिथं नको बस- - सुबाबा गॅलरीत. ते ते काय? काय हाय तिथं? ते वाळू घातलेला हाय ते. काय घातलं? ते फननस आहे बेटा फननस. फणसाच्या बिया वाळ घातलेलं - आंबेच ते रस काढून ते पोळी बनवायसाठी टाकली विटाऊून तो नाही जाऊदेत. गॅलरीत एकटा येत नाही. तो भितीनं भितऱ्या - - भुबू असतो आमच्या गॅलरीत मोठा भुबू असतो म्हणून येत नाही तो. हा मंग भुबू असत आमच्या गॅलरीत मो ठा भुबू हाय. नाणी माशीला सांग कसा भुबू हाय आपल्या गॅलरीत. भुबु हायन सोन्या. खरं. मम्हणत तू चल ना म्हणतो तिथं घेऊन तू चल.
पट्टू सायले आता तर, आता तर चांगल्या चांगल्या गोष्टी
दादा नाहीये म्हण तो दादा दादा नाहीे मण तो दास - - शाळेत असतने पाहिलं नाही ना बरोबर आहे का त्या पाहिलं होत असतन पाहिलंच नाही त आवरलं - - शाळेत जाताना.
ह हा.
तो जाऊन आला हॉलमध्ये. हॉलमध्ये जाऊन आला पाहून आला नाही दिस- - त म्हण म म्हणते तू चल म्हणतो मला आता म्हणतोय दादा. दादा नाही आहे म्ह हा दादा य. तो संध्या काही दादा.
हम् हा. ह हो.
तू काय खाल्लं नाणीमासी ला सांगतो का? नाहीय काबार? नाहीय. नाही सांगू ना काय खाल्ल रवा खाल्ला ना तू. हम् नाही पाणी पितोय ना पाणी तर लय लाग- - कामाला दोन दोन मिनिटाला आहे ना रे.
् बर हाय ना मग चांगला हाय ना.
पाणी जर आम्ही पिलं की त्याला लागत हंबागाई प शिव मग मम. तो हांबा वे - -
कोणाचं वाजून चालू हाय आता. हा ना. काहीतरी चाललंय वाजत. डी जे हा डी जे. नवरदेव हुबा आहे एवढं उन्हात हो बाबू.
माय किती वाजले आता पवणे तीन वाजता चालला.
हा हा हा.
तो. नाहीय नाही एवढा किरण वाढतो मीरवणूक.
पाहणे तीन वाजले ना मी देसनाला. पवणे तीन वाजता नवरदेव चालला.
त्याच्या मागे मोठी गाडी पण आहे ट्रॅव्हल्स पण आहे. होती ना ट्रॅव्हल् महाकालती पण आहे. अ ना दोन दोन चार पाच सहा गाड्या आहेत. नवर्धची गाडी हा नवर्धची गाडी पू मध्ये आहे डीजेच्या मागे. त्याच्या्या गाडीच्या मागे पाच गाड्या आहे. आणि त्याच्या मागे एक ट्रॅव्हल्स आहे छोटी बस आहे अशी पांढरी बस नाही तर शाळेची तसे नाही.
हा आता येेतस तम गनयत ते.
मारुतीचं मंदिर आहे ना आमच्या इथं तिथं पाहे पडायला येतना. इथं मारुतीला येतात ना पाया पडत हे का तिथंच थांबलं हा तिथंच थांबले. हे काय आवाज बंद झाला तिथच थांबले मी आता चार वाजता लग्न लावतात काय मामाहीती.
च बरो आता लोकांनी आता आजकाल सिस्टीम वेगळी निघाली नाही पर्यंत जेव पाहुणे राहणे राहतात की नाही त्यांच्याच उपाशी राहतात ते त्यांचे. बाकीचे सगळे जेऊन घेतात. आता ते सिस्टम नवीन निघालेली आहे नवर तो कधी येऊन कधी लग्न लाव. त्यांना काही घेन त्यां काही घेणं नाही पाहुणे राहुणे जेऊन घेतात अक्षिदा टाकतात आणि निघून जातात.
हा ह.
ते जेवण करून बसून घेतना. अक्षता टाकतात निघून जातात. ते म्हटलं अक्षदा टाकले क निघन जातात मग ते जे जे जायचे ते जातात. थांबायची तेव्हा नवरदेवाची गाडी थांबली. मंदिराला बाकी सगळे गेले पुढ बस घीस निघून गेली पुढं नवर्ध गाडी थांबली हे एवढं उन्हत आणना कोण मरत नाचायले की चाहिले कोण नाही नाचत पाचत. र बाया गिया सगळ्या गाडीतूनच निघुन राहिला. मंडप पुढे कार्यालय पुढे नाचतात ते बाकीचे काही नाचत नाही.
एवढ्या उन्हात नाही वा आता कोणा एवढ्या उन्हात
मी तेच म्हणल मोठी गाडी चालली गेली फक्त दोन गाड्या थांबल्या डीजे आहे. बाकीच्या गाड्या चालल्या गेल्या. मंदिरापर्यंत गेलं मंदिराच्या बाया तिथून चाललं त्या गाड्यात. ते एकच गा दोन गाड्या थांबल्या एक लेडीज असेल कोणी त्यांची नवरदेवाची आणि ती एक नवर्दाची गाडी. देश दोन गाड्या थांबल्या मंदिरात उतरले बाकीच्या गेले. उशिरा उशिरा लग्न लागतं हो हम्म
पाऊ राहिला नाचू राहिला ना. बोट करू करू एक बाहेर काढू काढू- पाय काढून टाकते खिडकीतून बाहेर.
हो माय बाई
काल पाय घी टाकून बसला आता खाऊ घालवत ते नाश्ता तरर सकाळी ते मांडोलोर लागल लागल त ग लागल मांडोल
हा हा
डान्सर आमची दिदी डान्सर आहेत. भाऊ डान्सरनेव ना
हा ए भी बा त सही आहे.
मग दिदीचच लवची काढ लगेच ना त्याच दात तरी कमी झालं हो बहि तरी तिथं बी राधा ताकडेी झटके दयचेे म्हणे पूजे ती पोरगी बाग कशी झक म्हणलं तशीच चालते र दिवसभर चालते म्हटलं. डोक धुतलं तरी तिथं दिवसभर चालत.
ह ह ह
मग मी तो ह झोपला तेव्हा मग तिचे केसे घेतले तेल लावलं वेनी घालून मग. पाय बर किती चांगले दिसु राहिले.
ह
ह पोटा जातील तुझी खिडकीत आई काय आहे बोट गेले गेलं म्हणजे खिडकीत. हो हो हो मोठे दो वरचे जाताल मोठे आले आम्हाला दोन खालचे दात खालचे दात अजू काय मस्त दोन आणि वरचे दात मोठे मोठे आले.
त्याच्या पप्पा सारखे
हा का पप्पा सारखे आहे ना रे डान्स कर डान्स महादेवा माझ्या मावशीला आवाज देत जा रे. नसे मावशी मणा काय करा खिडकी बंद केली तर नेट नाही येणार. ह तेच म्हटलं.
नाही वांधाणी चालू दे आपला कॉल तर चालू आहे.
हा मी तेच म्हटलं नाही तर म्हणशीन की पण ते खिडकी बंद केल्या नेट चाललं जाईन ना. ठेव म्हणे छान आहे मी पुरे तू केले पैसे मल देऊन दे मम्मी मी शॉपिंग करतोच.
हाव याच्यावरती नाही भेटते नाही याच्यात हे येत ते भाऊजींच्या याच्यात येते ह
भाऊजी बी तुलपण नाही देणार म्हणूच नाही देतील मला तर कुटून देतील. मीच तर त्यांनला. म्हणू राहिले आता माझे केले म्हण दोन दोन पाच पाच मिनट तुमचे तर दहा मिनिटात. तर मी त्यांचे दोन तीन कॉल केले दहा दहा मिनटाचेच केले मग. कटच नाही करू दिले त्यांनले म्हणलं दहा-दहा मिनिटांचे करा.
हम्म.....
दहा दहा मिनिटं चांगलं बोलले ते मग कट केले मी. अ प पप्पांच्या हेच्यात कॉल नाही होऊन राहिले का मग.
पप्पाच्या याच्यात होतात पण मा पप्पाला सांगात पप्पा उचलतात. पण ते आपले मायाच्याने एकच कॉल झाला परत झाले नाही...
त्यांच्या तिकडून नाही लागत का असं म्हणते..
त्यांचे तिकडून अजून पप्पाला आला नाही तास हे लारी आणून दे बर थोडेसे त्याच्यातून...
हा...
ह... मी लावून राहिली इथ उचलले पप्पाचे टास आले नाही वाटते अजून...
हा का टास नसतीन आलेले...
हा पप्पाचे आले की नाही माहित नाही पण पप्पाच्या हेच्यावर कॉल चालला...
हा....
हा तर तुले रात्री लावायच असला तर लावून पाहिजो. अ..
त्याच्यावर काय ला... गणारच नाही ना म हा यांच्या याच्यावरून लागला तर लागिन म्हणा पण ते... पण त्यांनला सांगावं लागिन ते कुठं बोलतावा...
ट्युशन किती वाजता हाय रे वो बैला..
आवडते बेलाचे पान
हा..
रस्त्याव झोपू राहायला काय?
नाही गेलाय मी लघवी करून गेला म्हणून मला झोपून जाईन म्हणून विचारून राहिली त्याला किती... किती वाजता हाय...
हू नदीत पुरायला...
मी लावते परत कट कट करून लावते... परत उचल जो हा हा लावते हा...